हॅलो
हॅलो
आवाज येतोय का ताई.
हो येतोय ना.
हम्म हम्म बोला मग काय चाललं.
काय नाही आता जेवण झालं.
हो हो का हा काय खाल्लं?
आज भेंडी पोळी.
भेंडी पोळी खाल्ली. चांगला आयटम खाल्ला हो हो का दोघं तर माझ्या आवडीची बर का ते भेंडी पण फ्लॉवर पण.
मला पण ते आवडतात ते भेंडी आणि फ्लावर आणि वांग्याची कोरडी भाजी. सगळी वांगी करतो ना आपण.
हम्म हम्म मला वांगची भाजी आहे का लग्नात वांग्याची भाजी पुरी राहते भरलेले वांगे.
ह ह हा
तिथे इतके आवडता ना.
मला त्या लग्नामध्ये ना ते वांग्याचे भरलेली भाजी पुरी आणि तो हिरव्या मिरचीचा ठेसा. ल आवडतं बाकीचं मी काहीच खात नाही फक्त तेच खाते मग
माझं पण तेच आहे मी डाळ त मी खातच नाही लग्नात
मी पण नाही खात डाळ भात
मला अजीबात आवडत नाही तो डाळ भात
अस आहे.
हम्म उसाळ राहिली उसाळ खाऊन घ्यायची.
हम्म
पुरी भाजी
हम्म ह
आ सय दुसरं खातात नाही काही.
काय ताई
दुसरं आवडतच नाही हो,
हा ते दाळ भात पण बिलकुल आवडत नाही.
हम्म तेच ना काय म्हणता माहेरी गेल्या होत्या.
हो बरेच दिवस अ म्हणजे आठ दहा दिवस झाले जमते.
हो का मुलांची शाळा चालू झाल्या हो मी आज गेली होती पण मग कस आता सकाळी जायचं संध्याकाळी यायचं ते काय गेलेलं बी वाटत नाही कायचं नाही.
ह का
सकाळी घरचं सर्व काम आवरायचं निवरायचं मग जायचं.
ह् नाही मी गेले तर दोन-चार दिवस जाते.
बर ये बाई.
हम्म
माहेरसारखं सुख नाही व दुसरीकडेच
भेटत नाही तस सुख घरी आपण नाही पण आपण म्हणजे आता बा आपण घरी काम वगैरे पण हे केलं ना तरी ती मायाची ह तेेत नाही.
हम्म हम्म नाही रे वेगळं जास्त.
इथे वेगळे काम नाही राहिलं. ते कोणी आता मिस्टर काय म्हणत‌ तिथं जाऊन काय होणार आहे इथं बी सारखंच आहे ना इथं पण तुला काही काम आहे का तिथे जाऊन तू काम करणार. ण कामच नाही त्यापेक्षाेतच राच आराम कर पण नाही ना इथली. किली ह वेगळीच असते.
सेम तेच मग तेच राहतं इथं पण आमच्या गरीब ते आहे बर का. मग इथं काय तुला सासर वाचे का काही.
मग तेच तिकडे इकडे माझं पण तेच आहे हा मग जाऊ दे ना. तिथं काय दोन-चार हा. दोन-चार दिवसासाठी तिथे जाशील त्यापेक्षा इथं पण काही काम करू नको त जेण करू मस्त आराम कर. असं तस पण नाही ना पण तिथं तिथं म्हणजे गेलो ना आपण. ते दिवसभर नाही बी आराम राहिला ना आपण गप्पा गोष्टीच करत बसतो. ये आलं का त्याच्याशी बोलते ओळखीच आलं का. त्याच्याशी बोल असं चालू असत मग ते हा. वेगंच राहतं.
ते अर्ध दुखणं लांब.
अस स.
ना अस होऊन जात माझं पण तस झालं आज मी नेमकी गेलेली होती नारण पुणेल गावात. गेली तिथ.
हम्म.
ह्या महिन्यात त आपल्या आया मावल्याला आसरा राहता ना देव.
हा हा.
दसरांना नारल फोडतो बघा आपण. नेमकी तिथं गेली गेली. तर इतके जण ओळखीचे गाडीवररून उतरताच जे पावा ते गाडी जऊळ येत होतो बोलत होत. जे पाह ते गाडीजवळ येऊन बोलत होत काय ग बाई काय चाललं काय नाही. हा तर ते नारळ फोडायलाच वेळ लागून गेला मग.
हम्म. आता मागे पण भावाचं लग्न होत काकांच्या मुलाचं लग्न होतं फेब्रुवारीमध्ये. मग त्या लग्नाला मी गेली मेहंदीच्या दिवशी गेली ह पण मग तिथं. म आता काकण ते गावामध्ये राहता मग गावात पूर्ण ओळख होती तिथे जाणं ये नव्हतं आणि. त्यामध्ये मळ्यातले प सर्व जेवढे माझ्या आई वडील ते मळ्यात हात ना तिथ मळतले. पण सरे आलेले होते.. तर जे मा म्हणजे मांडवाच्या दिवशी पण लग्नाच्या दिवशी पण जे आलं का ते डायरेक्ट. बाई असो माणूस असो लगे काका काकोंचंच नातं ना मग. काय बाई केव्हा आले तू. काय म्हणता मग मुली काय म्हणते तुझ तब्येत असं तस बापरे! लईच. हे असतं वेगळंच असतं पण ते.
वेगळंच असतं ते मायारचं सुखच वेगळं राहतं.
तिथे सासर काय कोणी विचारत नाही.
काहीच नाही मी नसते आज. दोन तीन तास गेली ना तरी गेली योगीने स्वयंपाक करून ठेवलेला होता.
हां.
नॉन व्हेज बनवलेलं होत जेवलो बसलो. थोड्या वेळ आणि मग काही लोळणी मग तिथं जाऊन कॉट वर गप्प. चालल्या भावाच्या मम्मी पप्पा सगळे जण हे पण होते मुलं होते दोघं. गप्पा करता कर. तर मुलं मम्मीला म्हणे कर च आम्हाला जायंय कर चहा आम्हाला जायचें मम्मीने लगेच चहा बनवला.
हम्म.
जेवणा करून उठलो परत मुलांनी चहा पाव खाल्ला मग निघालो निघालो तिथं त्यांची मावशी राहते तिथं गेलो तर त्यांचा पण इतका आग्रह नाही जाऊ नका जेवण करून जा जेवण करून जा परत त्यांच्या इथे बी स्वयं पाक केला
हम्
म तिथं बी नेमके आम्ही पाहणे गेलो आमच्या सोबत ते माझेे जेठाणी पण येऊन लागले
हम्म हम्म
आम्ही किती नाही म्हणतो आधीण मग ते दुसरे पाहणे येऊ लागले मग त्यांना स्वयंपा केवर आम्हाला कशाला निघू दिलं त्यांनी
हम्म हम्
मग ते आम्ही सोबतच जेवण करून सोबतच आलो मग
अह ते मी आत्ता विसरली बर का नाहीथ मग पहिले मी माझ्या माहेर गेली ना माहेर गे दोन चार आ उभी राहिली ना ते निघायच वेळेस ना माझ्याकड यायचं व खाली क मार म्ह खाली का वाळला घेरळू यायच
हो ना
असं कधीच नाही आत्ता आत्ता विसरली ते
हह
नाही तर मग म काहीच्या वळेस अगच
आज पण तेच होत म्हणजे चार पाच दिवसाच्या वरती राहिलं का थोडंसं जास्त
हा
निघायच्या ववेस लगेच निघू वाटत नाही असं वाटत क जाऊ
आणि तो मोठा भाऊ आहे ना माझा म्हणजे उ हा खूप मोठा आहे ब होतो माझ्यापेक्षा तो लगे मला म्हणायच माझ्याबरोबर त्याचे पण डोळे भरून यायचे बाय का पण तरी म मला म्हणायचं हा तुला का इतकं लांब दिलेलं आहे का सुला आठाच्याचे दिलेले ना तू का इती लांब चालली काय तू लगे रडते तू दवच आहे आज राहायचं पण मला निघाली का मला म्हणजे माझ्या डोळ्यांना पाणी द्यायचं
ते माहेरच सुखच वेगळं राहत ते किती गरीब असो श्रीमंत असो काही असो पण मग माहेर तर माहेर जास्त इथं बी म्हणजे आपलं तसं काही नाही की बॉस सर् वास असं तसं तसं काहीच नाही
मला पण नाहीये सासरवा अस काही विषेषच नाहीये उलट मी माझ्या हाताने घेणं देणं हा येना देण सर्व माझ्याच हाताने पण मग तरी ते वेगत जास्त ब म्हणून ते मायर ते मायरस लावून दिलेले सासरते सासरच
तेच ना
असं
माहेर आणि सासर वेगळंच राहतं
हमंम
असे स सरवाल्यांना माहेरची सर येत नाही बाकी काहीच नाही बे माय शेतीचे काम आहेत डाईम लावलेय ना आम्ही
हम्म
मग बाग धरलेला आहे
हम् हम
दोन चार आठ दिवसात जा फवारा मारायवा लागतो
हम्म हम्म
हो म्हणजे तेच मारता बिता फवारा आपण फक्त नळ्या बिळ्याओढू लागायच्या थडश्या तेवढाच हातभार लागून जातो. मदत होऊन जाते ना. बाकी लिक्विड वगैरे द्यायच ते करून घेता मग एकटे
हम्म हम्म
फक्त फवारा द्यायचा राहिला का मग त्या दिवशी मला घेऊन जाता.
हम्म हम्म माझं कस शेती च्या कामाचा विशयष येत नाही काय करावत कारण की
व्यती येते त्यानंतर या अभियानाच काम करते ना मी पण..
म्हणून मग शेतीच शेतीकडे लक्षच नाही माझ
तो पैसे च्या मनाने नाही खूप् धावपळ व्हय ब वाटतं.
हा धावपळ जास्त आहे. पण मग आता काय करणार आहे करावंच लागतं आपल्याला
वात हम्म
तेच आहे ना म ते
हो आणि आ
हो ते तर लइच अवघड झालेलं आहे पहिले काहीच नव्हतं बाई पण आता बा ब्रे
एक
ते ग्रामसंघाचं कटऑफ भरायला किती जी किती अवघड असतं.
ग्रामसंघाचं जस आहे ना सेम तस आहे गटाच
ह ना
गेलेला पैसा गेलेला पैसा जमा खर्च सर्व जुळलं पाहिजे. प्रत्येक गटाचं तसं करणं काही सोपं नाही बाई इतका अवघड काम ते का असं डोकं म्हणजे बंद पडून गेलेलं आहे. डायरेक्ट समजत नाही ते कसं करवा आणि काय करवा.